हॅलो हा आवाज येतोय न माझा?
हां हां येतोय बोला.
हॅलो
काय नाही बघा आता बसले जेवायचं आता. टायमिंग झालं ना सव्वा नऊ वाजले.
होय सव्वानऊ वाजले. माझं म आता जेवायचं थोड्या वेळात. हे नऊ सव्वा नऊ नऊ साडेनऊ ला चालू असतं जेवण. हम्म मुलग्याला शाळेत सोडायच आणायचं त्याच्या परत अभ्यास घ्यायच. ते आतच दिवस जाते परत स्वयंपाक ह्याचा टिफिन सकाळी. टिफिन ला आणि काय भाजी ते चालू असते भाजी खायला जरा दमतोय तो.
वेगळं वेगळं वेगळी वेगळी भाजी असत असल की रोज.
हा म्हणतोय मला वेगवेगळ देत जा मुगला वेगळं काय करून द्यायचं याला.
हम्म हम्म
हम्म
असते ते आता अलीकड म्हणजे सगळं खावेत म्हणून पोर त्याने ते चार्टच बनवलेलं असत. शाळेतल्यां
हो होय सगळे पदार्थ, भाजीपाला.
जी
हम्म कडधान्य ते सगळं असं चार्टच असतोय ते मी चार्टच पाठवतात सोमवारी मंडेला आहे. संडेला सॅटर्डेला आहे फ्रायडेला आहे असं सगळं असं चार्टच असतो त्यांचा.
होय होय
हम्म
नॉन व्हेज वगैरे काय नसत असल खरं.
नॉन व्हेज ह्याला सिक्स्टी फाय आहे माझ्या मुलाला सिक्स्टी फाय भर खूप आवडतं.
होय काय आमच्यात पण आवडते. पण मी कधी केलीच नाही मला रेसिपी म्हणजे कसं करायचं एक्झॅक्ट ते माहितच नाही.
तुम्ही करताय काय घरी?
होय घरी करते की मी. काय करायचं चिकन अ चिकन आणायचं. म्हणजे हडाचं असत नाही हडाचं मऊ पण आणायच थोडफार हाडं आणि थोडंफार मऊ चिकन आणायचं मग स्वच्छ धुवायचं त्याला. चिकन ला स्वच्छ वॉश करायचं वॉश करून मग त्याला काय लावायचं. दही दही अंड आणि चिकन सिक्स्टी फाय चा मसाला बाहेर मिळतोय तो पण आणायचा. दही, अंड, कडीपत्ता, आलं, लसूण मिरची आणि कोथांबीर ची पेस्ट
हा हा हा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट
हा आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट कोथिबीर पण घालायचं.
हा हा हा हा मेन कोथिंबीर
हा आणि हा ते ते सगळं मसाला एकदम मॅरिनेट करून ठेवायचं एकदम असं हे आणि अंडं एक अंडा असं हा मॅरीनेट आणि अंड आहे ना अंड त्यात फोडायचं.
हा हां
अंड पूर्ण असं हे करून एकदम असं पूर्ण मिक्स करून ना थोडं वेळ ठेवायचं मग त्यातं मग मग ते मसाला असतोय ना चिकन सिक्स्टी फायचा मसाला आता रेडीमेड मिळतो. ना म्हणजे आपण हे बाकीच केलं तरी काय रेडीमेड मसाला लागत नाही त्याला
कलर यायला. एक एक जण काय करतात कलर यायला मग कलर घालतात ना रेड कलर ते न असं. हा मग मसाला थोडा आणायचा म मसाला ते हे करायच मग आता कोणकोण काय करते. मग कॉर्न कॉर्न फ्लावर असे ना आपलं कॉर्न फ्लावर. ते पण घालायचं म्हणजे मसाला जरा नसला घरात आणायच विसरलो आपण मग ते कॉर्न फ्लावर घालायचं आणि ते पूर्ण मॅगिनेट करून असं ठेवायचं.
मॅरिनेट करताना अस घालायचे ते कॉर्न फ्लोअर पण
हा हा सगळं मॅगिनेट करून सगळं ठेवायचं जर मसाला नसला. तर मॅरिनेट करून ते कॉर्न फ् फ्लावर घालायचं त्यातं
त्या मसाल्यात असते काय मग कॉर्न फ्लोअर
हा ते मसालात पण असत मसालाच असतोय म ते चिकन सिक्स्टी फाय वाले असतात ना त्यांच्याकडे हा मसाला विकत पन भेटतो मसाला वाल्याकडे त्याच्याकडे त्यांनी मसा हा देतात ना त्यानी मग आपण काय करायचं कॉर्न फ्लावर तेन नाही घालायचं मग डायरेट काय करायचं. हा मसाला घालायचा बाकीच हे सगळं मॅरिनेट करून ना वरती मसाला घालायचं त्यो मग त्याला एकदम कलर येतो असं रेड रेड रेड असा कलर येतो त्याला
रेड कलर हा.
हा म्हणून तर थोड्या वर नाही हा छान लागते ते मस्त मते आणि कडेपत्ता पण घालायचा कडेपत्ता पण मस्त लागतो. हा मग थोडा ठेवायचं मॅग्नेट करून थोड्या वेळ ठेवायचं म्हणजे अर्धा तास तरी अर्ध तास पाऊन तास ठेवायचं. मॅगनेट करून आणि नंतर ना तळायच. तळल्यावर मग काय आपण बाबा मग कोबी कोबी सोबत सॉस सोबत कोबी सॉसन सो खायच आणि हा आणि तसच प्रकारचं म्हणजे असं अ म्हणजे सिक्स्टी फाय
होय.
हा. तसंच मग मॅगिनेट पण केलं ना एकदम असं म्हणजे टेस्ट पण छान य त्या सिक्स्टी फाय ला.
होय होय बरोबर आहे कि ते स रस होतो त सगळ्या त्या मसाल्यांचा त्यात
हा मसाल्यांच तेन कस फ्लेवर असे वेगवेगळे हो ना. त्या मूळ. तुला अ हे माहितीय भुलभुले माहिितय तुला गव्हाच्या पिठाचे गुलकुले प
नाहीो.
नाही काय तेव्हा मस्त लागते एकदम मस्त माझी आजी ना आम्हाला कायज लहानपणी मग मी तुला सांगते काय त्याची रेसिपी गव्हाचं पीठ असते ना आपलं गववा्हाचं पीठ हे जी रेसिप आहे लहान मुलांना तर एवढ्या मस्त आवडत्या काय करायचं. गुळाचळाच पा म्हणजे गुळ शिजवून हे पाण्यामध्ये ना गुळा मार पीस टहायचं. आणि गूळ एकदम पूर्ण भितळून खेळता हा.
हा गोड असत काय गोड करायचं असते कि ते
गुलगुले हा गोड करायचे असतात हे हा वेज हा हे वेज आहे गुलगुले म्हणजे वेहेज आहे.
हा हा हेच पदार्थ गुळमडल्यावर कळालं की
ह मंगना. हॅलो.
हा बोला की
हा हे गुरु बले हा मग ते गु पाक करून घ्यायचा गुळाचं पाणी ना हे काढायचं हुळाचं पाणी करायचं. बेलदोड तन टाकायचे.
हम्म.
बैलदोळे टाकायचे बैशूप टाकायचे. कोणकण बडी खिप टाकते कोण कोण विड टाकते मग मी काय करते. त्या बड हिशोबाने मिेलदोडे पण टाकायचे पाकामध्ये मग नंतर ना ना ते गव्हाचं पीठ हा गव्हाचं पीठ असे ना. ते गावाच्या पिठामध्ये ते मग थोडंना थंड करून द्यायचं ते गुळाचं पाणी आणि बेडू शत आणि वेलदो टाकलेलं पाणी आहे ना त्या थोडं जरा नमक टाकायचं. आणि ते जरा थोडं थंड करून द्यायचं ते पूर्ण गूळ वितरू पय वितरू पर्यंत हलवायचं. आणि थंड करून द्यायचं एकदम थंड नर गव्हाच पीठ असत ना गव. त्याच्यामध्ये टाकायचं का?
हा हा.
घवा असं प त्याया. टाकायचं त्याच्या घाटेच गाटी पुन्हा असं फेटायचं.
हम.
म्हणजे गा.
हा म्हणजे मोडून घ्यायचं सगळ्या गटी हा हा.
हा घाटी घाटी सगं मोडून पण घ्यायचं.
हा हा.
हा नाटक नाही केल. हॅलो.
हा एकली की बोला.
हा घाठीी ना घाटी सगळं मोडून घ्याय कसं करतोय ना मी कसं करायचं.
हा हा हा हे मी कुठेतरी ऐकले. गोडभजी सारखं.
हा हा हा आणि भजीचच मीठ असतय ना. तस तेेमच प्रकारच भजीचं आणि भजीचं पीठ जेवढं असत तसं करायचं आणि काय करायचं. ते थोड्या वेळ जराण मी काही सोळां टाकत नाही आज कोणकण सोळा टाकतोय. सोडा नाही टाकल तरी चालतंय. ते फुगतंय ना मग. हा म्हणून सोडा नाही टाकायचा. सोड्या मुळ तेल धरतेय ना. त्यामुळे सोडा नाही टाकायचा. मग थोड्या वेळ असल भिजत ठेवायचं. काय ते. हा थोड्या भिजत ठेवायचं तसंच.
हा हा.
ते आपण. ह नंतरुन थोड्या वेळान काय करायचं भिजून झाल्यावर. थोड्या वेळानं छोट छोट छोट टाकायचं. आणि छोट छोट टा तरी पण मोठे मोठे असे. गुल खुले होतात तयार असे. आणि एकदम लाल लाल कलर अस काढायचा. एकदम रेड अस.
कलर येते.
कळा आणि एकदम बारीक हा. बारीकेना बारीक, एकदम बारीक गॅसवर आहे ना. तळायच. म्हणजे मडियम गॅस व तळायचं. म्हणजे कसं आतलंय ना. ते पीठ असत ना. ते शिजतय मग. आ आपले पीठ एकदम म्हणजे शिजत आस कच्च राहत नाही ते.
हा बरोबरे.
तळायच एकदम मंद आचेवर तळायच. असं करायचं.
ते मी खाल्ले, खाल्लेय मी हे, पण घरी कधी बनवले नाही. माझ्या मम्मीला बाहेर कोणीतरी दिलेलं. वाट ते.
आणि मी ते असं म्हणजे, आपल्या भजी असतात ना. कायमची भजी.
हा हा ह.
तेच आहेत म्हणून मी खायला गेलं. तर ते मला गोड लागलं. मग मी म्हणलं हे कसल काय आणलं असगं. तर ते म्हणली. ते गोलुगुले असतात. ते आणले. ते केले कोणतही म्हण.
मस्त लागते ते. करून बग एकदा ते. छान लागतय.
हा. जरा ते गोडची काही एवढी शॉकीन नाही सोडा. तिकट लागते. गोड
त्यांना छान लागते. मस्त लागते. पण त्यात गुळच घालायचा. ह साख
हा हा आपण हे करतोय माहितय. कठीण होणार होय. ती कडक होत्यात. ते काय आपण हे करत नाही का ते.
हम्म. काय?
भोपळा घालून ते घऱ्या बनवतात ना. त्या टाईपमध्येच लागत. ते वाटत ते.
हा हा. त्या टाइप मध्ये लागते. ते कसं हे घव्हाच्या पिठाते ना. आपण त्या घारऱ्यामध्ये कसा भोपळा घालतो ना. त जरा जरात वेगळे आहे त्या. आणि हे फक्त आपण नुसतं गव्हाच्या पी हा गव्हाच्या पीठाच ठरतोय ना हे. आपण नुसतं. त्यामुळं हे जरा वेगळ लागत.
हम
पण छान लागत. मस्त लागते खर. लहान मुलांना ते भरपू पूर आवडते. लहान मुलांना छान ला आवडतेय. होय. मी आधीमध्ये करते मी. मुलाला आवडते म्हणून. होय. दादासाठी कर मग.
होय. त्याला गोड लई आवडते ना.
हा.
मस्त लागते ते गुलगली. त्याला गुलगुली म्हणत.
हा.